हॅलो
हॅलो
हा आवाज यत आहे काय?
हा आलाय मझा आला आहे का?
हा या नाही या नाही बरंच का?
हगित
हा कि जेवलास.
नाहीय आज तु
आता जेऊन बसल.
लवकर
होय लवकर जेवल उपवास होतात.
हा आज कसला.
समार
हा हा या महादेवांचां काय?
होय होय.
ह ह मग आज स्कूल ला देन गे नव्हता काय?
वय गेलेल फीस पेडला जाऊन आलो.
हा हा हा हा मग ते काय झालं ह्याला ट्रीिपला जायचं.
तथला आता दिवाळी चांगल्यागवीेते. तिरूपतीला
ह जरा अस आवाज जर अस जोरात येत ज आवाज कमी आला.
क्यालाग
हो
तिरपला जोळ
आवाज जरा कमी आलाय जरा असत जोरात बलगी.
हां हां एकच मिनिट ह हॅलो आताय आला आहे काय?
हा हा याला याला हॅलो मग ते ज ट्रिपला जायचं काय झालं. हॅलो हॅलो हॅलो ह